हॅलो
हा बोला
अग ते मा दे ख मोबाईलच सेटिंग कस हे माहिती हे का कॉल उचलला की ब्लॉकलाच जातोय तो नंबर
हो
ऑटोमॅटिकली ते म्हणजे कानाला टच झालं का कि त्या ब्लॉकच्या होते आग तसंच होतंय अगं
मग ते आता बी ते ब्लॉक अनब्लॉक आलत त्यामध्ये अनब्लॉक केल्यानंतर तुझा आवाज आला मला हम्म
हं... हं
बोल काय म्हणतीस
काही नाही बघा
तेच की आता
आता वीस कॉल झालेत आपले, अजून दहा कॉल करायचे विषय संपला.
करून टाक आता काय. तुला बी गरज अन मला बी गरज म्हणजे असं
अ. व्हय
म्हणून म्हटलं मला बी पैशाची गरज ए, तुला बी गरज ए पैशाची त्याच्यामुळं मग, त्याच्यासाठी तर. आपण कामं करायलोत.
मग
हम्म लेकरं बाळं आपली हेच्यावरच हेत
तेवढं हाय
नाहीत काय लेकरं बाळं हेच्यावर? तू म्हण आता माझं नाय बाई पोरगं. मी घेतो अंगावर ओढून
हम्म हम्म हम्म
मग
अजून
काय नाई बघ निवांत सोनीचं काय चाललंय?
काय नाई निवांत
कवा यायची काय माहिती वेब सिरीज आता आम्ही तर लई वाट बघायलोत आं
पुढच्या आठवड्यात येणार ये
स्टे ट्यूनएड, स्टे ट्यूनएड यायला लागलंय सारखं
विचारलं परवा तुम्ही म्हणलं
हा
म्हंटलं पुढच्या आठवड्यात येणार ये
कुठल्या प्रोडक्शन वर येणार ए म्हणाव. कुठल्या ह्याच्यावर येणारे युट्यूब वर? काय नाव असणार ए, त्या फिल्म प्रोड
काय माहीती?
सोनीला पैसा लई मिळाला असंल, खरं फिल्म प्रोडक्शन कडून आं. नाई?
होय, नई मिळंत
का?
हे अजू तो स्वतः कुठं छोटं हाय ओ ते ह्यांच्याच ह्याच्यातला हाय तो नाटकातला सर ए
म्हणजे ह्यांच्याच जीवावर हाय व्हय सगळं ते?
हम्म्म्म
ह्यांची जेवढी वेब सिरीज चालंल, तेवढं पेमेंट
ते नाई देत ते त्यांचे त्यांनाच, त्यालाच काय पैशे भेटत नाई किती चालतेय ओ
मग, ह्या फक्त फेमस होण्यासाठी करत असत्याल मग ह्यांच बी फेमस होतंय ना ह्यांनी बी म्हणजे कसं ए, बरोबरच हाय ना गं समजा फेमस झालं, तर यांना दुसरीकडनं बी ऑफर येऊ शक त्यात ना दुसरी लोकं बघितल्यावर हिला आलती म्हणं ना, ही ती देव माणूसची काय झालतं? आत्या न सई करून दिल कणी आत्या सई हितं तिथं बसतो, जाऊन आली असती की नई पोरगी
अहो, राहायचं होतं साताऱ्याला जाऊन. सहा महिने
होय.
हा मग त्यांच्या हॉटेलवर कोण राहणार सोबत त्यांच्या कॉलेजच काय करणार?
हा म सा सहा महिने रहायचं होतं.
हा मग त्यांचं शूट प्रत्येक दिवशी थोडी तुम्ही घरी येणार साताऱ्यावरनं
बापरे, ती म्हणली बा, पर हेड हजार रुपये होतं म्हणून तिथं
पैशे हायत, पण सहा महिने त्यांना तिथं हॉटेलवर सोबत राहायला नको व्हय, उद्या काय झालं तर आणि परत, दुसऱ्याच्या भरोशावर आपण नाई सोडू शकत
हो ते बी हाय मग हिची कोण मैत्रीण होती की, ती दातइचकी
नाई, तिले नव्हतं झालं, ह्याचं झालतं आणि राहायला विषय ह्या कॉलेजला एमसी ऍडमिशन घेतलं.
त्यामध्ये काय रोल होता हे का.
काय असणार काय माहित काय होत.
मेन रोल होता पण ती बेसनी आल का मग त प पिक्चर, मालिका का काय.
तेव्हा झाले की.
तेव्हा झाली व्हय मग कोण घेतल सोनीच्या जागेवर काय माहिती.
काय माहीती.
तुमच्यात कसं होतं आत्त्या जावळ राहिली असती खरं इथ मामाचा प्रॉब्लेम येते.
हम्म.
आता आत्या हॉटेलला तिच्यासंग राहिली असती समजा.
आणि मेन म्हणजे कॉलेजचं काय करायचं एमसीला ऍडमिशन घेतलं होतं ना आपण.
करते का ती, शिकती का कॉलेज?
हो चांगले मार्क आहेत त्याला.
पडलेत का. चव
झालं की आता एक. एक वर्ष संपत आला आता शेवटच्या वर्षाचे सहा महिने झाले की त्यांची इंटर्नशिप कराय लागते.
हम्म हम्् बरं आहे मग.
दहा महिन्यात त्यांना जॉब लागून जाईल आता कुठं पण इंटर्नशिपला मग पुण्यात वगैरे ट्राय करायचं.
हम्म हम् हम् चालतंय की.
होवून जाईल ना त्यांचा.
हो कराय पाहिजे प पुरणीचे कट तर होईल तर हि जे सगळे ह. कलाकुनांमध्ये म्हण ना वाव करत बसती.
नाही नाही करतेत त्यां नाही हे हे करत करत करत असत.
तसं तिला डोकं हा सोड भरपूर.
करते ज त्यात चुकू जळ हेराने जर वणाला की बघ नसते. करत. महिन म्हंत. तू एकदा हे दोन वर्ष कंप्लीट केलं ना मग काय करायचं ते कर त्यांचं काय म्हणणं नाही.
हम्!
जर आलं चांगला हिरोईन बिरोईनचा होल तर करू द्याचं. ग दोन वर्ष झाल्या शिक्षण हातात असल्यावर काही टेन्शन नाही ना आपल्याला
सर्वला टिकायवरती माहती का कि ती काय म्हणते ती प्रोड्युसर लोक कि तुमच्या टाईपचा तसा चेहरा आम्हाला जर भेटला रोलला. तुमच्या चेहऱ्या टाईपचा तर आम्ही तुम्हाला नक्की कास्टिक देऊ. हिरोईनी पण खरं हिची ऍक्टिंग चांगली आहे गं.
ऍक्टिंग चांगली आहे पण आता ते काय.
ती तिच ती एकच नाटक मला लय आवडलं होत ती चाड्या लावायचं.
कशाच? मला माहित नाही बाई मी नाही बघितल.
वारी होत ती चाड्या लावायचं. ती नव्हत का गं ते इचलकरंजी त नाट्यगृहात
होय होय होते म्हणलं मला कोण कर.
चाड्या लावायचं. नुसती आपली चुगली करायची भर होत तिथ आता तिने त्याचे एक दोन पाल्ट ठधुली होती स्टेटस ला ते पाहिले होती मी बरी होत बुी गेली असते बरं झालं असत. मला केलता आत्त्याने फोन ये म्हणून. पण नाही गेले मग कस झालं पोरव रडत हो ते नाही गेले.
मला पण एकदा केलं त्या ह म्हणतात हा इथन पाठवय तिला.
एण्या कर छान असते तिजे नाट मी तिला म्हणल होत परत आणि कवाता तेच नाटक असलं तर मला सांग म्हणलं मी
आम्ही जर तिथे गेणार असल तर मग जात असतो आम्ही. असं कधी ते एकदा गेलतो की कोल्हापूरला होत तर
हो तुम्ही गेल तं की ते कोणतं नाटक होतं.
नाटक नव्हतं ऑडिशन होतं आम्ही जाईपर्यंत संपलो होतो.
मग?
ते दिदीला आणायला गेले यांनी त्याच्यात उशीर झालं ना ते. दिदीला येती जातिला आणायला गेले नव्हते का तोपर्यंत ते संपून गेलं.
तिला बघेऊन गेलतात ना मग दिदीला बी कोल्हापूरला?
ण घेनेल नवीन लागल लात ना त त्याचं.
हम्म तिची पाळी झालती.
हम्म त्यावेळेच की.
ह् मग
अजून दिदीच काय आज स्नॅप टाकलेला दिदीने. कोल्हापूरला कोल्हापूर फिरायला गेलते दिदी वाटतं.
ह ना काही कि स्टेटस काही नाही दिसलं मला.
स्नॅप वर होतं.
मला नाही सनप ती मला स्नॅपला नाही ती. गेली असल आज सोमवार नवऱ्याला सुट्टी असती.
हा म
गीली असल.
तस पण असे म गाडीवरचच होत गाडीवरचच होतं.
त्यातक
गाडीवरच स्नॅप होत.
अ कोल्हापूरच काय दिसलं तुला?
काय तिनें लिहिल खाली कोल्हापूर म्हणून.
गेली असल फिरायला रंकाळा बिंकाळा.
नाही नाही दुपारचं होतं चार पाच वाजताच असल.
अग मग रकांळ्यावर वर दुपारीच जात्यात की चार पाच वाजता.
सध्या काळ हदर चाललं असत.
अगं मग तेच की म आता जाऊस तर वगैरे आंधार होतेच की तिथ. जाउ दे की तू येत राह आधी तूझ यायघ तो पत्ता नुसते दतालीच गप्पा आणते नसते अं
येल तेवा सागतिक तुम्हाला.
काही तिथू तू येणार गणपतीला मी जाहणार वाशीला.
किती दि झाणार तुम्ही गणपती संपे परत?
मी जाणार आठ दिवस गणपती संपायच्या आधी आ पण तोपर्यंत मी जातात ना. तुम्ही लक्ष्मी होटल. हम तर तुम्ही लवकर जातात ना लक्ष्मी उठली की.
हा हा नाही तुम्ही तुम्ही कधी येणार म्हणाले.
मी लक्ष्मी्या उठल्या की येनार दोन दिवसात.
हम् हम् हम्
हम्
आणि आज ना ते ब्रोकली नसते का?
हम्म नस्त की
ते मध्ये आणलं तर शिजवून. का खाऊ वाटाला नम एकटंच खाल्लं ते ते हेल्दी असतय ना लि
आह
ते हेल्दी असते खायला म्हणून
कशाात असतं ग ते ब्रोकली
ल घायण लागते पेक करवास फ्लावरच की दुसरं.
ते फ्लावर सारखा असते पण ते कुठे बी उोग होते बघ ते
कुठं पण मिळते असंच की मातीतच च उगवते.
माती तर च उगवत त ोकोली. लई द आमच्या घेवर आलं तर लई मातीत उगवायचं मी म्हणायची त्या मांजरीने हगल्यावरच किेत त
घान लागते त्याच चौथ असं वा
खरं ते मांजरी मांजर वगैरे हगती तसं होता वाच येत आहे ना ते
नाही नाही ते मशरूम वेगळं. हे ब्रोकले वगरे तर इतकां मध्ये आणला आम्ही दोघं खाल्ल नाही आमचा नम् खाल्ला काय?
अ
आणि आज त्यांनी त्याचे चिप्स आणले.
माय दादा नि बा
म्हंटलं कशाला आणलं मला ते खाऊन बघ म्हटलं चांगलंय जरा मला म्हण ते संप बग डपा
अं
संपो मग नाप नमल नं मला दिलतात खायला खा खायचे पेपरस आणले तुझ्यासाठीण
खुत नाही आला माहिती होती काय माहिती एवढी खाल्ली.
अ
कुठून माहिती होती काय माहिती
विचारलं तर मला म्हणते थोडक्याला बसलं की सगळं सापडते. थांबा फोन करू का?
हां
दहा मिनटे झालेत करू का?
हो हो